हॅलो!
हॅलो! हॅलो!
हॅलो!
हा बोला कि म्हंटलं
आव रेंजच येत नाही इथं अजिबात जा घे जा त्याला झाल्या
हा हा गेलावय दुकान आत?
गेला आ मी त्याला घेउन काय करू सांगा? काॅल चालु असु दे प्राई हॅलो
घेतला सा का?
हॅलो
हा घे
हॅलो हा घे ल बघा ते कॉलची भ्याज हॅलो ऐकु येत नाही माझं तुम्हाला? हा हे धर बाळा हम्म कॉलची भ्याज वाटाया लागल्या अहो
का?
म पाच कमाची वेस्ट गेल्यात
हा हा
हॅलो
हा
हा पाठवला का?
हा पाठवलं एक मिनिट तमा चालू असु दे तमा एक मिनिट मला वाटलं हची दिलीसा वाटत मिस्त्री झाली काय? ए बाळा विराज मम्माला निम्मी दे त्यातली वीस ची सगळी पिऊ नको तू मम्मी ला निम्मी दे जा त्यातली आल आलय बघा हॅलो हॅलो हा चालू आहे.
काय चालु हाय बगत्या
हा हाह आहो बाटली माझा ची घेऊन दे म्हटला बाटली घेऊन तिनी पण वीस रुपयाची बाटली दिलीया दहा ती द्या म्हणताना
ते दुकानदार तसच करत्यात लहान मुलांना
होणारा जाण म्हट मम्मी ला निम्मी दे तेवढीच पिऊ नको म्हणलो आणि ताप सर्दी का वाढतेय आव ओ मम्मा निम्मी दे तुली वीस रुपयाची वाटली ये ती मम्माला निम्मी दे सगळी पिऊ नकोस तू ताप येईल बघ जा दे जा मम्मी निम्मी मावशीने घेऊन दिली म्हणावं निम्मी पी म्हनाव तू हॅलो
केमिकल घातलेले असतय वो
आवाज आवाज अडकायला काय म्हटला
ती घेऊ देत नाय
हा हा बोल ह हा
तू लिहून दीलता नव्ह
मग मावशीच म्हणतोय व्हय ह्यो मग काकी तेन म्हणत नाही.
नाही आधीच सवय आहे ना त्याला मावशीच म्हणतय. ते लग्नाच्या आधीपासन ते लग्नाच्या ते आधीपासन आहेत न माज्यापाशा लगिन नंत तर झालंय त्यामुळे ते मावशीच म्हणत्यात
लाड लई झालाय त्यामुळे मावशी आणि काकी ऐकच असल्यामुळ मावशी आणि काकी एक एकच असल्यामुळ लाड झालाय म्हंटलं.
हा लाड आमचं थोरल पोरंग लई भारी हाय अहो खरं. धाकट्यापेक्षा
हम्म हम्
दिसायला बी देखणं होतं परवा बड्डे झाला त्याजा बघा त्यो आणि लईस समजदार अस समजूतदार पणा थांबलूया नको बाळा म्हणल्यावर नको आ घेत नई मग ते असं मनासारखं वागाय बघतंय सगळं.
कितविला हाय त्यो?
तो आता दुसरीला गेला.
हा हा
आणि हा पहिलिला गेला. दोघात एक वर्षांचच अंतर हाय लगे लगे डी राहिल्यामुळ दोघ तेवढीच हाइत
हा हा
झोपणार नाहीसा मग तुम्ही?
झोपायच की परत आता एवढं कॉल झालं की दोन वाजता झोपायच नाही नाही. कुठलं झोप लागत नाही मोबाईल बगत बसतोय.
मग झोपून कितीला उठतासा?
नाही नाही हे एक झाल्यावर एक राहतोय तेवढा एक करा की मग?
करू लगेच?
हा करा म्हनस तुम्ही झोपणार हाय काय?
नाही नाही मी झोपणार नाही सोडा मी आता तुमचा फोन ठेवला की खाली जाऊन एक दिदीचा गाऊन टीप मारणार आणि वर जाणार. हम्म हम् ह् माझं काय काम नाही आहे आता झोप
तिथं जाऊन काय आता तिथं जाऊन काय आता?
काय तर त्यांच्या संग बो बडबडत बसायला पाहिजे सगळी बोलत बसली असतील तिथ वर
हा हा
हुं हुं दीदीचा फोन यालाय उचलाय चालतोय हेजावर
नाही कट होतोय बघा हा कॉल थांबा होऊ दे एवढा
होय का? हां हां
हां ते रिसीव्ह केल्यावर कट होतेय
हां हां मग आणि काय?
काय नाय बघा?
मग आता इकडे बी वार सुटलय सुटलं सोडा बरेच वार आणि निवांत
हा
हम् हम् सकाळी लवकर जातासा वाटत
होय साडेसात ला जातोय अ साडेसात आता पोरं नसत्यात साडेआठ ला जातोय नाहीतर
हम् सकाळचा सकाळी शाळेला
हम त्यामुळे सगळं आवरूनच जातोय येऊन आणि नको वाटते असल्या उन्हातन
तर काय होऊन कसले कडक पटलंय
हम्म धुन भांडी जेवन ते
हा हा मग पोरांना खाऊ कसं करतासा? ते त जाऊन करतासा
ह आ तिथं जाऊनच कोण पोरं आली तर करायच मग नाही
होय मग कशाला उघच
एक दोन तीन आली तरी करायला येतय ह म आता उन्हाळ्यात कोण येत नाहीत पोरं जातेत नाही गावाला कोण म्हणजे कोणच येत नाही
आणि आमची मॅडम उगाचच शाळेत पोरांना बोलून घेतीया
बोलवायला लागते आमच्या इथे बोलवून येत नाही पण बोलवायला लागतेय तसं सोडा ते आमच्या इथे एक मध्ये गावाला गेल्यात तेवढ्यात पहिल्या दिवशी तेवढं जाऊन आलो बोलवून
गावाला गेलेत मग कुणाला बोलवायचं आहे खरं
हा तेच की
हम् काय न्हवच बा
विकायला काहीतरी सारखं येतय वाटतय तुमच्याकड
गाडी आल्या
हा हा
हम्म आणि ती केसावर भांडी
हम्म हम्म
परत ते फुगं बिगं काय काय काय काय येते सारखं कमी नाही तेजी ते दारावर जास्त ती आल्यामुळं पोर जरा जास्त मारत्यात
हा हेे पण असलं नाही शाळेत
हॅलो
साड्या तेन पण येत असतील ना वे ते साड्या म्हणतो ड्रेस तेंन हा
ड्रेस वगैरे तेन येत्यात साडीवाला सुद्धा साडी घेऊन येतोय दुकानदार असा विकायला
हा हा तेच की आमच्या माहेरात येतय हे इकड काय येत नाही.
चुकल्या हा हा घ्याल्यात व्हय हा हा ह मामी जुपल्या म्हणतय हे आठ किती झाले हो आठ मिनिटं झाली दोन मिनिटं राहिली अजून
हा
तुम्हाला म असं चुलीवर जेवण काय करीत नाहीसा
नाही आता दोन दिवस झाले तेवडं पाणी तेवढं तापवतोय जरा जरा अंगी हिटर बाद झालाय मग त्यावरच स्वयंपाक आत्ती करतेत की
मग दादाला दे अर्जुनला त्याला दोन घोट दे आणि तु प्पी मग हा हॅलो
हा आ
हा मी दाखवतो हे धर लई पण प्यायच नाही हे तोपर्यंत पी बर दोन घोट पी हा
हम् भांडतंय कसं बघा?
हम्म
दे मी नंतर तुला बाटली घेऊन देतो हॅलो
हा
भांडतयच ओ ते नंदुबाईंचं एक पोरग आणि हे एक काय पटतच नाही ओ दोघांच अजिबात
होय तो कितविला य
तो अ पाचवीला य सहाविला गेला आणि हा पहिली म्हणजे दोघांच भांडण म्हणजे अस जा तू वर मी येणार आता झाल चल येणार हाय हॅलो हे अस असतय
हा पोर तशीच की मोठी होऊस्तवर पोराचं काय हा हा
आणि हे एकट आहे त्यांना काय सांगायच नको म
एकटाच आहे का त्यांना ननंद ना बर
हे धर तिथल हे जर ते कात्री बित्री ते सगळ कागदात घाल जा आणि ते साड्या दोन घेऊन इकडे ये आपण जाऊया वर आता जरा ओ